हॅलो ला मग मित्रमध्ये ठेवतो त्यालाच करते पुन्हा फोन
ते सवय लागलीवर आम्हाला त
असं ते आम्ही एडी झालो होणार
वेडे झालो वेडे वेड लागल
काय बाकी मग?
जस माणस वेड होत तस भैया -
हहह हह हा तस झालं काम आता खरंच. तितपर कोळा एक रेल् टिप्पर कोणात आले ते काय चालले ती आपल्या गावात टाकायली दत्ता भाऊच की रे
काय वाळू
हा दत्ता भााऊ जे कडे चाले बा
थांब त्याचा टॅक्टर पकड बाबा
अर आमच्या इकडे काल गाडी आलती ति परत तीन तास थांबलेलं होतं, हा ह तीनच आहे
हम्म हम्म.
तीन तास टिप्पर थांबलेलं होत म म म्हणजे म मित्र आणि ते दोघ जण तिथं तीन तास थांबले गाडी जाऊस्तोर नंतर एक टिप्पर आणलं पहाटे तीन वाजेपर्यंत
आमच्याकडे दिवसा वाळू वाहत होते दिवसा ह ती परमिशन नाही परमिशन नाही टॅक्टर न वाहत होती पकडतेेन टॅक्टर जमा करून घेतला य आजच्या, आजच्या पेपर ला होत आजच्या पेपर ला बातमी आली
सोन्या आहे रे सोन्या आहे.
ते आणि हे एक आजुन दुसरं मॅटर घेटलं का मधे परत दोघा भावाची भांडणं चालू होते. ते
हम.
त्या दोघांमध्ये शिव्या दयायला चालू होत तिसऱ्यांना काय केलं त्या दोघावर केस केली. का हे दोघ मला शिव्या देत होते म्हणून
घ्या
इतके सर्व मॅटर
आता करायचं काय हे हे हे एक ह एक हे येतात कुठून हे येतात कुठून आशे लोक ह ते म्हणजे त्याचा दिमाग कोठ राहत ते ते समजत नाही.
झालो दोघ भावाचे आणि तिसराच कोणतर का येन भावाची केस लागे पोललीस स्टेशन
त्या पुलिसवाल्या त्या पुलिसवाल्याने केस कशी घेतली काय माहित बा
तेव्ह सांगितलं मारहान केली म्हणे
मार हान केली लाता बुक्क्या न मला मारलं म्हणी आणि मारलं बी अ मारलं बी कोण म्हणी ज ते दोन फोर भाऊ भाऊ भांडत होते का? त्यांचा बाप पंगई म्हणजे त्याला पॅरलास झालता त्याला चालता येत नाही एवढं व्यवस्थित अजून
हम्म.
आत्ती न मारलं म्हणी अ के कसा मारल तेच ना त्या त्या माणसाला व्यवस्थित चाल आणि त्याने केस केली यानं मला मारलं आणि आता आम्हाला शिव्या द्यायलाय
काही संबंध नसताना कशा म्हणजे, मी म्हणतो कशासाठी
तेच ना पैसा
म्हणजे आलं उर आण
पोलीस लोक यांच्या कुठून पैसा घेन त्यांच्या कुठून घेन झालं
हम्म
पण याचा पाहिजेला कळत नाही कळत नाही ना फक्त येवढं आहे तो माँटर मी मॅटर मिेटायसाठी ह्यो पैसा घेईल थोडेफार असं आहे
हम्म
मी केस घेतो मागं द्या पैसं
हम्म तसय माझं लय आगाव भंदी करून घेणे हे न ओ हतान
तेच ना तेबी बेवड आहे पण एवढं आहे असं आहे
हं ह
आणि ते जेन केस करेलय का
हा
त्याला आम्ही एवढं मारेल एवढं मारेल भयान
हा एकल्या, शेंडी, सुरेशराव ते कोठस वाळू पाहा चाल इकडं आमोल्या सोबत वाळू पाहाय चालेत ते कोकाशीवाळू आहे, त्याला घ्यायचा एक टिप्पर हम् मग बाकी काय आज रात्री टाकतोय, भैया कुठे टकतय काय माहित
हॅलो
हा
ते म्हणजे समजाच केस केली का दोघा भावावर ती एकदा पेल होतं आणि शाळेमध्ये आलं आम्ही आठ आठवी नवी काय तर
हा
तर शाळेमध्ये आलं शिक्षकाला अ म्हणजे शिक्षक होतं त्याला शिव्या देत होतो
हा
शिक्षक म्हणजे शांतपण असतं बोललं बर का शिक्ष दोन सांगितलं असं न दोन तीन वेस तांब म्हणे ग शिव्या किंवा दे न वा असतसं
हा हा
ह ठिक हाय ऐकायला लागलंय, मस्तर काय म्हणतं माहित आहे का पोरोनो धरा म्हणी फक्त याला मी पाहतो म्हणे. पूर्ण पाठ सोलेल. कॉलेज च्या कॉलेजच्याचे गेट. त्याच्या बाहेरनु सोड त्याला गेट गेट लावून घेतला पुोलिसाचे पोलिस लोकांला बोलले पोलिसची गाडी आली टाकून नेलत.
हा.
आहे का त्याची पोरगी स्वतः शाळेमध्ये होती ह आम्ही सारेला मारताना ते पूर्ण पाहिलं होतं.
हा.
वगैरे. नाहीर पांग नाही त म्हणत होत मला कोण कोण मारेल मला दुसऱ्या दिवशी विचि होतं पोरायला कोण कोण तेव्हा मारणार कोण कोण होत मारणारे.. कोण कोणा नाव सांगितलं काही की. ते प त्याला कड कोणी. कोणा मारल ते बी कळल नाही त्याला. एवढं फेरत फुल.
हो का.
शाळेमध्ये एवढी बेवढे आजीबाजीच येत नाही शाळेमध्ये.
हम्म.
काय सगळे घाबरायला
हो का.
मग बाकी काय.
बाकीे काय नाही बाबा आता काय लय झोप येती मला.
हम्म हम्म. काय सध्या इतके लोकं घरं बांधायले तर घरकुलामुळे या
हम्म आमच्याकडं तेच आहे
आणि काही जणांना न बांधून पैसे उचलले सगळे
आम्ही दोन खोल्या बांधल्या आणि तीन घरंकुलाले आम्हाला
हा
तीन घरकुल आली होती एकजणाच्या नावावर दोन येले हे
हा
आणि एकाच अनुदान दोन लाख चाळीस हजार रुपये आणि दोनच्या अनुजदाने एक लाख त्रेपन्न हजार रुपये
हा
तीन्याच आणि तेवढा खर्च बी लागला लागला सांगत तेवढा दोन खोल्याला
हा
तेवढा दोन खोल्याला खर्च लागला आसन
हा
दीड दीड किती झाली
दीड दीड तीन
तीन ते दोन पाच अ साडेपाच समजा
हा
साडेपाच लाख रुपये त्याच्यापेक्षा जास्त लागलं बहुतेक
हा
कारण ती वालपुट्टी पीयूपी वगैरे देतात त्यात जास्त गेला पैसा
हो का
बावीस बावीस हजार दरवाजे बशेल आम्ही निसते
हा
एक एक दरवाजे
हम्म हम् तुमचं ते याच कस चालू आहे सोलारचं
सोलारच एक नंबर चालू आहे भाऊ सध्या
हम्म
आज होत कन्नड ची विजिट होती
तसं ते लग्गा कसा लागला म्हणजे त्याच कसं घेतलं ते काय शाखा काही
शाखा काही नाही म्हणजे लायसन वगैरे सगळं माझा भाचा त्याच्या नावावर चालतो
हा
त्याच सगळं लायसन वगैरे सगळं त्याचही
हा
आणि शाखेला काही आपल्याला पैसे द्यायचे काम पडत मी काही नाहीच स्वतः तीन महिने चालवतु म्ही मी हाय काय झाल बीत पाहायला अस
हा
त्या ना म्हण एवढी कमाई केली त्याच्यावर
हम्म
तर त्यानं पहिले नेक झोन घेतली होती
हा
का ही बी ती पण ती तीघेउन दिली. आता टाटा हरिहर घ्यायली.
हा-
कम म्हनजे? ती अठ्ठावीस लाखाची गाडी घेतली त्यांनी त्याच्यावर.
बा्पू
आणि त परत मोटरसायकली दोन बुलेट घेतल्या. एक अ एम टी फिफ्टी गेली.
हा.
आणि आता एक चार्जिंग घेतली त्यांन टी व्ही यस परत.
हो का?
पाहि ते सोलार वरती सगळं.
म्हणजे आ तुम्हाला त्याच्यात म्हणजे असा किती पर्सेंट न फायदा होते?
णते आपल्या कामावरती डिपेंड. आपण काम कसं करतो काय करतो.. समजा, समजा आप -आपल्या दोघामध्ये समजा डिली सम तुल बसवायचं हाय?
हम्म.
त तो जर समजा आपल्या याच्यामध्ये आपला. जो व्यवहार होईल का? त्याच्यामधले घाास--घास कशी गेली ना.
हूं हूं.
त्याचं मटेरियल थोडं आपलं मिडियम क्वालिटीच वापरायचं.
हा.
आणिं जर समजा आपला माणूस समजा लेक अशा गोष्टीनी गेली किंवा जवळचा माणूस चांगला संबंध आहे वगैरे. तर मग त्याच मटेरियल भारी वापरत असं.
हा.
मटेरियल भारी जरी वापरलं- तरी एक एका याच्या मागे वीस हजार रुपये प्रॉपर्टी.
हा.
आणि हलकां वापरला तर मग जास्त पडतो.
हो.
पण सहसा आम्ही समजा नाही गव्हर्मेंट तुम्हाला म्हणजे जे बसत अस भलत्याल देता आम्हा आम्हाला नाही देत आमचे आम्ही समजा कस्टमरकडून कॅश घेत कस्टमनला लोक लोन जरी गेलं आ त्याला महिनाभरात पैसे आ आणून द्यायची जिमेदारी आमची
हा
एक ता म्हणजे पंचेआयत दिवस काम अ सरकार सांगत पण ती महिनाभरातच येऊन जाते असं
हो का
आन त्याला आणून द्यायची जिम्मेदारी ती आमची
असं राहतें का बर बर बोलू मग आपण हम्